मग चार चार कॉल पूर्ण कर.
हां चालतंय तुला दोन्ही फोनवर आवाज येतोय ना.
दोनी फोनला का होय.
फ मायक टेस्टिंग वन टू बावन.
मी आदन मदन हा हो करतो.
चालतय यश पाल तुझं काय ओपिनियन आहे शामच्या आईवर.
पण आत्ता बघकी आत्ता आता मी आता हा हु पण केला होता आता तस चालू होता.
हा हा हा. ओपिनियन ला मराठीत काय म्हणायचं.
काय झालं.
ओपिनियन ला मराठीत काय म्हणायचं?
ओपिनियनला.
हम्म तुझं मत तुझं मत काय आहे? तुझं मत काय आहे? या गोष्टीवर
अ काय म्हणाला ना
मग तीच किर तुझं मत काय आहे म्हणजे ओपिनियन
तुझा विचार काय आहे असं पण होतेजन
तुझा मत विचार असं बरच अर्थ निघते ती बर चला रात्र अठ्ठाविसावीस सांब सदाशिव पाऊस दे
बा बस तू वाचल बस मी जरा हे करतो अभ्यास करतो
ओके चालेल त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडे ना लावणी झाली होती परंतु शेतातील चिखखल वाळून गेला खचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागली शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चालले आहे पाऊस नाही तर काही नाही जीवनाला पाणी पाहिजे पाण्याला शब्दचमुळे जीवन हा आम्ही योजले आहे मला संस्कृत भाषेचा कधीकधी फार मोठेपणा वाटतो पृथ्वीला पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे पृथ्वीला क्षमा का शब्द कणे
पण
नाही नाहीय ना नाही केला ना कध हलाय कट खटग हे त्याच्या फोनचा तेव्हा प्रॉब्लेम आहे मला वाटतंय त्यान बॅग बीक घेतली आहे त्यान काय तर ती तसलं करून ठेव त ते फनला
कोणी ऊनन
हो
बाग काय लागा
त्या दिवशी ऑन फोन होता म्हणून मला वाटतं त फोन लॉक झाला की तुझा फोनचाही प्रॉब्लेम आहे
हां
होय त्याचा फोन लॉक झाला की त्याचा तो प्रॉब्लेम आहे मगला का ही वाढवून ठेवते स्क्रीन टाम वाढवून ठेळ हो त्याचा हाय मोटोचं पण त्यान त्यात बरंच काय काय करून ठेवलंय
आरं आता झाला कट राहूदे पण स्क्रीन टाइम वाढवून ठेव कि म्हणजे परत करताना होईल की
होय स्क्रीन टाइम वाढवतो की डिस्पले टाइम वाढवून ठेव अजून त्याचा तो जो कॉल होता तो डिस्कनेक्टिंग होतोय म्हणजे एंन डिंग कॉल त्यो मला वाटतय स्क्रीन टाइम मुळंच होतय
मग डिस्प्ले टाइम जरा वाढव की आणि मनजे हीकडं पुढचा कॉल करताना दोघं संगट करू
वाढवतो की
इको बिकोला हाय कायं हेल्प इको बिकोला काय
ईकोचा नाही काय संबध ते व्ह्यो तो संबंध आहे ह्याचा हो ना कशात हो माझं बी मगाशी निहाला लावलेलं तीस झाल्यालं
काय झालं
टाइम वन टाइम तीस मिनिट करतो
काय
काय तीस मिनिट करतो रं
हा तीस मिनिट कर आता हे कर तुझा कॉल पूर्ण
चालतय करू का तुला काय न करकी हेच्यावर आता
नाही ह्यो कर की पूर्ण म्हणजे दहा दहा मिनिटं तुला कशाला जास्त वाचाय कर तू पण अजून तीन राहिलेत ना तुझं
मी आता कंटिन्यूच करणार आणि ते डबल चालू करणार तिथनं पुढ लगेच नाही तस न्हाय ह्यो तुझा कर आता तुझी सहा मिनिटं राहिल्याती हे सहा मिनिटं पूर्ण कर
आणि परत हे सहा मिनटं झाली की परत दोघं संग ट करायचं रं
बिर्याणी आहे ती चार वाजता मागवलेली खराब झाली असेल आर त्यो म्हणल्याला घे मग चार वाजता बिर्याणी मागवलेली त्यो म्हणला परत गरम करून खातो आणि आता उठलाय
बर असू
सुदे भावा ह्यो कर तुझा कॉल पूर्ण पाच मिनटं झाली रस्यावर पण ह ह्यो लका वाईट झालाय हो फोन ना हो आता पाच मिनिटं पूर्ण झाली भावा तू कर ह त्यो असंच बोलून पूर्ण करू आता
आणि ती पुढचं वाच तात त्याला म्हणावं भावा तेवढं तीस मिनिट
तीस मिनटं कायतर कर म्हणावं तीस मिनिट मंजे तीस लिहून काढ म्हणावं लॅपटॉप बघून त्यो लॅपटॉपवरच बसतो फोन न्हाय आहे बघंत त्यो कवाच
आरं त्यान कट नाही केला त्यानं ती मोबाईलला कायतर सेटिंग करून ठेवलंय लॉक फोन झाला की कट होतोय फोन मग डिस्प्ले टाइम कर कि तीस केला कि रं
ह्म्म्म ओके
त्यान तिथंच लगे करून ठेवलंय म्हणजे लिंकेटवाल्यांचा स्विगीवाल्यांचा अनोन नंबरनं फोन आला की कट होणार डायरेक्ट एवढसच कुल कुल नाही फीचर्स चेक करत असेल तव ते त्यामुळे त्यांने तिचं गडवून करून ठेवलं लाडवा य त का भाज्या य त र ती मी तीच फ्युजन होतं मला म्हणून मी खाल्लं नाही क काय गुलाबजमन काय बालूशा पाहत अरे काय भजेई तुला तू आता झायलास जनावर हम्
भावा आठशे रुपये तर ज यंत्रणा झाल्या माझी
म्हज
आठशे रुपये बी काय वईच झालं गेला का
कुठल्या आठशे रुपयाची यंत्रणा झाली आहे तुझी
खेजरहता आठ आठ कॉल झाले की बावर
अर झिरो सेकंदाचं मोजून नगं त्याचं काय नाही भेटतत
मग ती दोन सेकंद सोडूनच की
ते तो जेवढंचं एक सेकंदाऊ किती तर पैस बिता असं काहीतरी आहे म स पुढे तेवढं वारते ते आठ आठ कॉल झालीच आपली माझ आणि इस्टमेंट झाली त
एक तुझा तेवकट
तेवकट झाला तो
आणि एक आत्ता कडे झाला ते दोनच फेल गेली त बाकी नाही कुठला फेल गेला
म्हणजे दहा झाली ती काय तुझं
हो दहा दहा नाही आहे आता तू दहा करतशील ना
काय भाईजरोला पाणी पाणी बाहेर आहे बा किचन वर आहे कारण मी बाहेर गेलेलो मी बाहेर बिर जाऊन आलो झोपल्यालाच बहत इशगला खत इ ऋषा म्हणला उद्या एक वाजता करता करा आता वििजेक काय देव कोण रसा हां
अर तो राहतो त्यांच्या घरात किती जण येत त
सहा सहा जण ठीक राह तू वता पण येत नाही विरात
पुण्यातच की पुण्यातच सहाजणं येतील
पुण्यात मी घरातल्यांच्यात राहतोय मी तेो हो त्याचा भाव वहीनी भाऊ श दन पोर बारकीे
आणि भावाचा मेवणार आहे काय
कोण भाववीतला कव भाववी
नाही नाही तेव ना ते नाही चुरत भा
ठोल भाहावी कठच्या घरातलं होय
ठवा आहे कॉपोरटमध्ये
ऋषी पण जाणार आहे ना कॉर्पोरेट मध्ये
कोण
कोण रुष्या
वऋषा आहे कीॉर्पोरेट मगेस
जॉब करतय आता
होय
लगा लगा लगा मला वाटलं तव क्लास कराय फक्त गेलेला
नाही नाही क्लास बीिक लह जॉब कोण कर फता जॉब करत फ
बगा तव आणि वांगीकर बाघा
हा मग ञुषाच आता विषय सुटली त त्याचं ञुषाच सगळं
पण करत कर काय म्हच तरी पण त्या जॉब विषय ब होत का नाही जॉप असले जॉब कर ह्याला म्हणला राहताभस्कर आता पुढल्या वर्षीच्या त्या पोरण बरचयची तुझं पेपर स आर विस्तारख सांगितल्या त्यांनी तवा बोगया निकायला लागतोय काय होतेय बोघूया मग ठरवतो काय करायलण आप का काय करतो आप का हप्ता मण ती काय आता असतच काय नाही काय म्हण त तब काय करतोय ये आप तब काय करतोय आजकाल आफताबाद काल अफगाणिस्तान मधल्या त्या गालिबानच्या उर्दू नावाचे त्या एकच वाशीशी वितरण करत आहे बर चा ल
खाय करते.
आता नमाज पडते वाढत. काय कारतूय नमाज पडतूय. हो. मला साग्या दिसला हुता. सजा साजा दिवस साज्या गावात यायला लागला हय.
साज्या कडेगावात दिसला होता.
साज्या कडेगावात बी याला लागला होय.
होय.
साजार
हम् हे बग झाली दहा मिनिट.
होय भगीतलय ती चालतय.
हम्म.
ए फोन उचल त्यो कारतूय.